येतय आता ऐकू आवाज येतोय माझा क्लियर हा
हम्म हम्म
काय करताय?
काय नाही बघ आता चहा पिऊन झाला तुम्ही?
हां हा नाही माझा अजून चहा व्हायचा आहे.
हम्म हम्म
टास्क प कंप्लीट करत बसलेले
बोला कि मग जॉब तेन काय करत होता काय तुम्ही मग
हो लग्ना आधी जॉब वगैरे करत होते माझं कसं कॅम्प्युटरमध्ये कोर्स झालाय ना म्हणजे ट्रेनिंग झालये पूर्ण
हा
कम्प्युटर कोर्स मधे ट्रेनिंग करून म मी जॉब वगैरे करत होते.
हा हा हम्म हम्म
मला कसं कॅम्प्युटर कोर्स मध्ये जास्त जरा आवड होती लहानपणापासूनच त्यामुळ मी बेसिक नाही मी पूर्ण नॉलेज घेतलंय कॅम्प्युटर मधला ॲप्स व पासून म्हणजे सगळे डाटा वगैरे ते म्हणतात ना नेट सी सी हे सगळे ते कोर्सेस मी सगळे शिकून घेतले. ग्रॅज्युएशन माझ बीए झालंय आर्टस मधून झालय नॉर्मली असं मी मला इंटरेस्ट नव्हता अस शिक्षणात अन कसं अ कास्ट ओपन असल्यामूळ कस जॉब पण भेटणार नाही अस म्हणत होते सगळे जण आणि म्हणजे आमच्या घरची परिस तिथी एवढी पण नव्हती की चांगलं शिक्षण घेऊन पुढे शिकण्यासारखी पण नव्हती. नॉर्मल तरी मी आर्टस मधून कॉम्प्लेट केलं करे ग्रॅज्युएशन आणि माझे लहानपणापासून इच्छा होती की मी कॅम्प्युटर्स मधून खूप छान अस कोर्स करून स्व स्वतःच्या पायावर असं कम्प्युटर्स मधलं भरपूर नॉलेज मला हवं होतं सगळं बेसिक पासून ते पूर्ण डिटेल ॲडव्हान्सपर्यंत सगळंला मला नॉलेज पाहिजे तर त्यामुळे मी त्या त्यात जास्त भर दिल आणि तेच जास्त शिकले मी सध्या जरी मला कॅम्प्युटर हातात दिला तरी सगळे कोर्सेस वगैरे तुम्हाला माहिती वगैरे सांगून ते कोर्सेस सहज शिकू शकते समजेल अस शिकू शकते. यापर्यंत मी त्यात ट्रेनिंग घेतलिया.
हम्म आणि काय म्हण
सध्या आपल्याना असं वर्क आपल्या लॅपटॉपवर पण आपल्यालना वर्क असतोय जस आता कार्यावर मोबाईलवर असतो ना जसं लॅपटॉपवर पण असतोय. पण त्यो कधी कधी जास्तीत जास्त नसतोय एवढं वर्षातून एक सहा महिने असतो सहा महीने असं झालतर काय ते पण जरा हार्ड असतो पण व्यवस्थित समजल असं असतं.
हम्म
त्यासाठी आपल्याला लॅप टॉप किंव्हा कम्प्युटर लाग
आता भरपूर प्रकारचे कोर्स चालू झालेत आता.
होय होय. आता सगळं कस अपडेट आलेत आधी टॅली होत आता टॅली प्राईम आले. सगळे भरपूर कोर्सेसचे अपडेट आलेत. त्यामुळे ते शिकणं आपल्याला भागच पडत आणि त्याचे वगरे वेगवेगळे वर्जन पण आलेत.
होय.
आधी एकच व्हर्ज होता आता नाही आता त्याचे वेगवेगळे व्हर्जन आले त्यामुळे ते वेगवेगळे अपडेट्स आणि ते वर्जनस आपल्याने शिकणं भागच पडते. नवीन नवीन त्यात अ ते ऑप्शन वगैरे असत त्या ऑप्शनचा वापर वगैरे आपल्याना शिकावच लागत ते.
होय
आणि सहज साधे सोपेच ऑप्शन आपण सहज करू शकतो. जस की एक म्हणजे आधीच्या व्हर्जन मध्ये कसं आणि आताच्या वर्जन मध्ये काय फरक आहे सांगते तुम्हाला आधीच्या वर्जन मध्ये कसं खूप जास्त अस लांबट लागत होती. त्या ऑप्शन साठी आताच्या जे नवीन व्हर्जन आहेत ना त्यामध्ये नाही सहज एका ऑप्शनला नकली केलं की सहज होऊन जात ते काम जे आपण करतो ते ज्या अस अस तर ट्रेस घेण्याची काही गरज नाही असे ते वर्जिन आता निघालेत नवीन अपडेट आलेत सगळे.
हम्म इझी इझी काम आपलं इझी करणारे आले आता सगळं.
होय होय
हम्म जास्त डोकं लावायला लागत नाही.
होय होय ते सहज होऊन जाते होय माझ बी ए झाले.
हा हा हा
तुम्ही मग कम्प्युर कोर्स वगैरे काही केला नाही का?
कम्प्युटर कोर्स नाही केला आमच जा माझी दहावी झाले तेव्हा लॉकडाऊन पडल कोरोनाला आला.
हा- हा
असं झालं
त्यामुळे कोरोनामध्ये कुठं, काय, बाहेर, पडायला गेलं नाही. अकरावी -बारावी पण कोरोनामध्ये झाली.
हा- हा त्यामध्ये शिक्षणाचे माला बाहेर जाऊन शिकण्यासारखी काहीच संधी मिळाली नाही
होय घरीच कि सगळं. लॉकडाऊन पडल्यामुळ घराच्या बाहेर पडायची पण सोय नव्हती तवा.
हा हा होय
त्यामुळें घरीच हम घरीच काय असेल ते बग ड्रॉइंग पेंटिंग वगैरे करत बसायचं.
हा हां ड्रॉईंग पेंडीग आवडते का?
होय त्याच्यात जास्त आवड आहे मला.
हां- हां मगं आधी असं क्लास वगैरे लावला का? त्याचा अस सहज शिकता? हा -हा असं सहज शिकलाय काय?
नाही, म्हणजे मला पहिल्यापासूनच आवड होती चित्रकलेची. आमचं काका पण...... अ पेंटर होते ना म्हणजे चित्र काढायचे ते त्यांना, पण स्केच ते त्यांन च छान असं येत होतं कॉम्पिटिशन मध्ये जायचे..... परत बेंगलोर ला ते -नाशिक- अ हे भरत नाही काय... काय म्हणतात त्याला? एक्झिबिशन भरत नाही काय? अ.... त्या त्यांच्या त्यात भाग ते घ्यायचे, मग त्यांच्याकडून मला पण आवड निर्माण झाली ना ती मग ते लॉकडाऊन मध्ये सांगायचे मला कसं- कसं काय- काय करायचं ते कसं, कशा, प्रकारे चित्र काढायचं
हा, हां.
मग ते त्यामुळे, तेच करायचं होतं. पण पप्पा म्हणले नको, ते त्यामुळे सगळंच कॅन्सल झालं आणि मग सायन्स मध्ये जायला लागलं.
होतं, तसं पण.
हम्म.
ऐकायला लागतय.
मग काय तर. मग आता ते मनाविरुद्ध काहीतरी झालं. तर मग पुढे काही करण्याचा इंटरेस्ट येत नाही.
होय, ते तर आहेच होय. तरी आपण आपली ही कला पण जपा -जपायची ना. शिकत- शिकत या कलेकडं, मग थोडफार लक्ष द्यायचं. जास्त नाही, सायन्स असल्यामुळे जास्त लक्ष देता येत नाही. माहितेय. थोडंफार
होय. ते काय, ती कधी, आवड कधी, म्हणजे संपत नाही, सोडा. कधी पण करायला बसलं तरी होतय. हम्म.
आपण आपली कला जपायची.
होय. त्यातनच आपल्याला रिलीफ मिळत असतय.
होय-होय.
मग काय आणि.
मस्त, हाय नाही बघा. झाला आता सुट्ट्यात घरातच हाय. नुसतं बसून - बसून पण कंटाळा यायला लागलाय आता.
तर आहे सोडा. तुमची कला जपा तुम्ही. त सुट्टी आहे तोपर्यंत, जितकं जास्त तुमची कला दाखवता येईल सगळ्यांना तेवढी दाखवा.
होय. ते तर आहेच की. त आता घरी असल्यावरती काय? अ घरचे बसून देतेत व्हय? हे करा, ते करा. जेवण कर. घरची कामं कर. असं होत. हे सगळं आता.
होय-होय.
हम्म.
होतय घ्या, आपण आपली कला जपायची. शिक्षण पण, ते पण, के केलं की होईल. एखादं थोडं फार लक्ष कमी जाईल.
आपण आपली कला जपता येईल.
होय. त्यातन पण वेळ काढून जरा जपायला लागतय. होय. ते पण आहेत की. हम्म. तुमचे आता किती कॉल झालेत, तरी.
तरी माझे आ तुम - तुम्हाला धर म्हणजे दोन- तीन कॉल माझे असं सहजच हे झाल्यात. म्हणजे झिरो सेकंदावर असं सबमिट ऑटोमॅटिक झालं, ते. रेंज मुळं.
हम्म- हम्म. हा, हा, हा. मग तेच काय, परत आपल्याला कॉल करता येत नाही?
ते तर नाही, आपल्याला काय करता येईल. आपण आपण काय करायचं नाही. काय ज्यावेळेला असं होत क नाही. त्यावेळेला स्क्रीनशॉट काढायचा. आणि ग्रुपवर आसं - आसं माझं झालय, म्हणून सांगायचं.
हम, हम.
म्हणजे त्या अशे, म्हणजे झिरो सेकंदावर, माझा हा कॉल सबमिट झालाय म्हणायचा. एकदा सांगायचं. आपण आपलं काम करायचं. पुढं. पूडं आपण करत राहायचं. तस रेंजमुळे एखांद होत. त्या तसाठीं ते
हम्मम् चालत क
हो
माझा एक कॉल झालाय तसा मम्मी मला माहित नाही ना अजून मम्मी तसंच अ पुढं कंटिन्यू केलाय तो म्हणजे ते कॉल सोडून दुसरं कॉल केलाय असं झालं माझं
काहि तेे
म्हणजे माझा एक कॉल तसा सबमिट झाला झिरो सेकंदाला
प होतय असं माझे तीन जात अस दोन जिरो सेकंदाला झालेत आणि एक एक दहा सेकंद नंतर झाले म्हणजे ते आधीचा कॉल केला को त्यातच मॅनेज झालाय तो
हा हा
होत आता एखाद्या वेळेस होणार तसं काय करायचं ते कसं परत हे करताना आपण ते होत उत् पन् नाही
हम् मग तुम्हाला कार्यावरती म्हणजे असं अ असं ऑडिओ टायपिंग वगैरे ते तेवढंच येत होतं ना एवढे दिवस आता हे कॉलिंगच पहिल्यांदा आलंय
नाही ह्याच्या आधी मला भरपूर फरक आली कार्यावर
नाही नाही कॉलिंगच हे पहिल्यांदा आहे की कसं असं म्हणायचं आहे मला
कॉलिंगचा हा एक पहिल्यांदा आणि ह्याच्या आधी म्हणे कसं एखाद्या इलेक्ट्रॉनिक चा ऑप्शन असत का असे प्रोजेक्ट कॉलिंग म्हणजे प्रत्यक्षात जस आपण कॉल वर बोलतो जस आता आपण बोलाले हा कॉल पहिला त्याच्या आधी पण एकदा होता पण तो काय मी केला नाही म्हणजे तो तसं आता आपण बोल असं बोलायला लागले ना तसं बोलायचं नवतं त्यात त्यामध्ये अस मोबाईल घेऊन आपल्याचे कॉलिंग म्हणजे आपण रेकॉर्डिंग करतो ना त्या ऍपमध्ये जाऊन आपण रेकॉर्डिंग करून मग ते त्यांना सबमिट करचं असा होता
हा हा
मी का ते केले नाही मी कॉलिंग म ह पहिला कॉल हच्या आधी पण एक दोन वेळा झालायत असा कॉल म्हणजे असं अशे प झालाय फोनमध्ये रेकॉर्डिंग करून आपण त्यांना सेंड करायचे वगैरे ते का मी त्यावेळेला केले नाही
ह
आणि कॉलिंगचा हा पहिला पण रेकॉर्डिंग वगरे करून असे भरपर झालेत
हा हा
कार्यामध्ये काम खूप छान असतं खूप सोपं असतं सहज करता येईल असत तर मग कार्यामध्ये काम
कळ ह्याच्याबद्दल ह्याच्या आधी कधी माहित नव्हतं तुम्हाला
हा हा म्हणजे तुम्हाना कोण सांगितले कार्याबद्दल माहिती
जस काय एक एक एकमेकाला सांगते तसच की
ह म आता तुम्हाना जेनी सांगितलं त्यानी इन्फॉर्मेशन सांगितलंत ना सग
हा असं म्हणजे बोलले की नसत असा ऍप आहे तो फक्त जॉईन कर हे असं एवढंच बोललंयच बाकीचं काय नाही
नाही असं नाही करायचं म्हणजे ज्यावेळेला आपण जॉईन करतो म्हणजे समोरच्या व्यक्तीला जॉईन करते त्याला इन्फॉमेन द्यावी लागते सगळी
प्रोपााईल टास्क वगैरे करून घ्यावा लागतोय
हा
म्हणजे इन्फॉर्मेशन असली की आपल्याला प वापरणं सोपं जातेो जस आ तुम् त्याच्यामध्ये नाही कोड स्कॅन म्हण असते ते केला की सगळं तुमचा घोटाळाच होत ऍपमध्ये
हे दहा मिनटं झालेत ठवकच
हो झाले ते हा चालते या